हम्म हम्म. हॅलो हा बोला बोला कुठे म्हणत होत्या तुम्ही. नांदुर्डी ला.
नादोर्डी रानवडकडे. आता कायग ते गाव देवाडीतून जायचो ना. गुंदेवाडी गावाातून तेव्हा आंदोडीकडून द्याचा आणि तो ह आम्ही एक जायचो ना लहानपणी आम्ही पाईपच जायचो म्हणजे. काय आपलं काली केल्या जातो ना आपण समजा पवणवरणं तिथ काम होतं पायी जायला. आम्ही जायचो ते पायीपायी त्यावर आणि मग तिथे गेलो का हमखास त्या न विहिरीकडे जायचोच आम्ही पाया कारण की अशी सलग जमीन आहे आपली जमीन कळत नाही याच्यात विहीर कारण की ते एकदम जमीन लगत आहे खाली भुयार आहे असं हा खाली हायती
हा हा हा म आता पण चालू हाय का ते म्हणजे मला अस आता तुमचं ऐकून इंटरेस्ट वाटायला लागलं जायचं
हा म जाऊ शकता तुम्ही मंदिर आहे ना मंदिराच्या एक्झॅक्ट समोरच्या वावरात म्हणजे रोडच्या पलीकडे तिथं त्यांना जर विचारल्या ना विहिर पाहायला जायचे आहिल्याबाईंची तर ते लोकच म्हणजे जे प्रॉपर जे आता जमीन कसताय तो तुम्हाला जाऊन देईल फक्त असं सरळ जायचं नाही एकदम कारण की ती जमिनीत आहे ना ती लेवल नाही जमिनीच्या समजत नाही इथं विहीर आहे असं वरून तुम्ही अशे सरळ जर पाहिलं ना समोर कळणारच नाही विहीर आहे तुम्हाला तर ते बरोबर सांगतात म अस बाजूने जायचं
अरे बापरे
तिड त्यांनी चखात राहाट राहाट असं बघत पढायचं
हा हा हा हा हा ह
चर्हाट बादली सोडता हा ते येता पण आता एवढं हाय की नाही काय माहिती पण आम्ही लहानपणी जर गेलो ना तर हमखास जायचो
हू हू
छान आहे ते अजून विहीर हाय ती लोकं करतात जमीन वगैरे पण बघ बघितलेले आम्ही अहिल्याबाईचा वाडा पण आहे ना निफाडला भरपूर आहे पण आता
हो का नाही मला नाही माहिती हो आता ते जतन करत नाही कोणी त्याच्यामुळे आता ते मध्य प्रदेशमध्ये त्यांनी जतन केलेल ते तिथे त्यांची ना माहेश्वर साडी तयार करायची पण फॅक्टरी हाय पूर्ण म आणि साड्या हे ना म्हणजे साडे पाच हजारापासून स्टार्ट होतात म्हणजे त्या लोकांना ते रोजगार मिळावा ते चालू राहावं ते जतन राहावं तिथे पण ते वाढत राहावं म्हणून ते लोक तिथे ते कंटिन्यू करतायत इतक्या प्युअर आणि इतक्या भारी साड्या बनवतात ते असं आपल्याला म्हणजे बायकांना तर लगेच ते डोळ्यातच येत पण म ते बजेटच्या बाहेर जात
नाही बनारसी सिल्क वगैरे त्या पण साड्या भारी असतात पण म ते आपल्या बजेटमध्ये नाही हे
हो हो नाही ओरिजिनल वाल्या नाही आहेत ओरिजनल माहेश्वरी पण पंचवीसशेच्या पुढेच आहेत म्हणजे मी तिथ ते कॉस्टिंग काढलं ना मी साड्या पण सेल करते ना माझ्या शॉपमध्ये म्हटलं कॉस्टिंग काढून पण म्हटलं आपल्या इकडे एवढ्या एवढ्या महागा सेल पण व्हायला पाहिजे ना आपण पंचवीसशेची घेतल्यावर आपण विकणार कितीला
हा ते तर आहेच ह म्हणजे तुमचं दुकान आहे का तिथे साड्यांचं
हो हो पिंपळगावला माझं शॉप आहे लेडीज म्हणजे रेडीमेड कपडे साड्या वगैरे हा आणि मी हे पाय क्लिनरचे फ्लावर्स रांगोळी मॅटचे क्लासेस वगैरे पण घेते
हां मागे येत रिल आली आत्ता सोमवारी सत्तावीस तारखेला घेणार होते तुम्ही घेणार होत्या का.
हो हो हो ते मीच घेणार आहे. हा दोन दिवस हेते सत्तावीस अठ्ठावीस.
मला करायचं होतं पण नेमकं ना आमचं काय झालंय माझ्या पुतनीचा नवरा ना. गेला होता उज्जैनला तिकडचं त्याच अक्सिडेंनट झालन एक्सपायर झाल त्याच दहाव आहे त्या दिवशी म्हणून मी. घेतलं नाही तर ते तर करायचं होतं मला आणि खूप तरुण आहे हो. खूप तरुण आहे काहीच वय नाही तिशी च्या आतलीच आहे ती पोरगी काय करणार आ ता नशीब त्याच्या पुढ चालत नाही. काही काळाच्या पुढं आपलं काही चालत नाही. मी पण मग घरी बसून हे करत असते मोत्याचे ज्वेलरी करते. आणि हा मो त्याच्या रांगोळ्या ते दिवा रांगोळी आकाश कंदील महिरप
हा हा हा भारी हेते पण नाजूक काम आहे.
हो ते पण खूप नाजूक हे त्याला खूप श्रम आहे पण.
हो बरच मान हो. मानपाट ऐकून जाते त्याच्यात पण मग बायका ते आहे ना असं. त्या कस्टाला ग्राहय नाही धरतं ओ म्हणजे ते पैसे पैसे. ते द्यायला म्हणजे एकदम काणकुच करतात इतका भाव मोलभाव करतात का म नको वाटत. तर मग का करायची एवढी मेहनत असं होऊन जात.
नाही मी प्रेसच्यानथ अडकवण्याच्या नथ प्राजक्ताच नही का सेट आले आ आता नवीन प्राजक्ताचा मोगऱ्याचा तो पण पूर्ण सेट करते मी.
तर
हा मी ते करतेच सध्या घरी बसून आणि मग मोत्याचे छोटे छोटे कानातले वगैरे आपल्याला पटतील तसे करत. हा म्हणजे मी पण. हा करत असते काही काही पण असं एवढा बिझनेस नाही होत ओ हम्म.
नाही हो तेवढे पैसे द्यायला कोणी नाही म्हणत आणि आपण एवढे कष्ट करतो. तो त्याच्या मागे नाही मिळालं का मग हिरमड होता तो.
हा ते तर हायच ओ आणि असं अ. हलके मोती घेऊन पण त्याला चालत नाही ते. वजनावर भेटतात ते मोती नाही ह मी. बंचवाले घेते म्हणजे त्याचे पॉलिश वगैरे जरा चांगलं असतं ते मोती घेते मी. आणि तेवढा भाव नाही भेटला का मग ते मन नाराज होऊन जात ओ.
हो ना हो ना आणि आपल्याला काय ते आपल्याला काय ते अस एकन दोन मणी आणि एकन दोन तारी घेऊन नाही ना चालत. ते बंच बंचच घ्यावं लागतं भरपूर पैसे अडकतात त्याच्यात. भरपूर पैसे अडकतात कमी घेतलं का ते पण परवडत नाही. डबल नि भाव लागून जातो. हा होलसेल चं. हो पण म ते एवढं आपल्याला जाऊन येऊन हो त्याला. खुप भरपूर कष्ट आहेत ना.
पण मी करत असते बं ते छान हे मी तुमचं बघितलं मला आवडलं. ते पण म ह्या याच्यामुळे करता येयना ना तिकडं जायचं आता आम्हाला म्हणून मग मी काही केला नाही कशी नंतर बॅक चालू करायला तुम्ही.
आता राहिलंच आता बघू ना मॅम कसं शेडूल करता तर बेसिक झाल्यावर एखादी ऍडव्हान्सची राहीलच पण मग मी आता हि थं म्हणजे घरीच एक सेट पुढच्या सॅटर्डेला एक बॅच घेणारे आहे खूप म्हणजे खूप इन्क्वायरी येता आहेत. कोण पिंपळगाव मधलाच कजा सोन्नाची . वाटेत शिकव पण शिकवण माझं शक्य नाही ना. सॉफ् सांभाळून आणि एक-एक बाईला रोज नाही घेऊन बसू शकत मध्येच एखादी दुसरी आली का मग तिला पण मॅनेज करा. त्याच्यापेक्षा म्हटलं एकच दिवसाचं वर्कशॉप घेऊ सॅटर्डे ला बघू रिस्पॉन्स कसा आहे म त्याच्या वेळेस मग पुढच्या बॅचेस मग ठरवता येतील असं.
हा नाही आम्ही मी तर नाशिकलाच असते त्याच्यामुळे ऑनलाईनच आम्हाला हे होईल. पण मग तरी म ते पाईप क्लीनरचा सामान आपल्या नाशिक मध्ये भेटतं का कुठे?
हो भेटतं ना मग आता तुम्ही मोत्यातचच सामान बघायला जायल ना तिथेच विचारून बघायचं मिळेल ना आता खूप पॉप्युलरेत ताव हे खूप ट्रेडिंग आहे इंस्टाग्राम वर त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी स्टेशनरी शॉपस मध्ये पण ठेवता आहेत.
हो हो नाही नाही तुमची आता पुढची बॅच जेव्हा होईल ना ऑनलाईन ची तेव्हा नक्की करीन मला करायची इच्छा होती अहो मी बोलले पण होती एका मैत्रिणीला पण नेमकं हे असं झालं मंग आपल्याला नाही ना करता येत आत्ता
ता हो.
सख्खीच पुतणी आहो लांबची पण नाही ना सख् की चुलं पुतणी म्हणजे आली ती घरातल्या असं.
हो ना हो ना ह्यांनी एवढा वाईट प्रसंग म्हणजे म्हातारा माणूस अस ला का काही वाटत नाही हा
हा तेच तर एकतर मला मुलगी नाही म त्यांनाच मुली म्हण ते मी मंगं ते कसं वाईट वाटतं त्याच्यापेक्षा म्हटलं जाऊ दे आता काहीच करायचं नाही आत्ता गपचूपच राहिलेलं बरं.
हो नी चांबर बरं नाही वाटत ते आणि जवळचं असलं का आता माझ्या पण ना मावस बहिणीच्या हसबँड अशीच म्हणजे टेन्शन टेन्शन त्याची . कर्ज हे ते त्याच्या टेन्शनमुळे ना हार्ट अटॅकने गेले इतका मोठा शॉक हो तो आमच्यासाठी म्हणजेच माझ्याच वयाचे असतील काय तीस-पसतीस वय पण नसेल त्यांचं. पण मंग हे खूप मोठा शॉक त्यांची मुलगी चारच वर्षाची आणि ती दीदी पण म्हणजे असं काय जास्त शिकलेली नाही ना आणि ती स्वतःहून काय करून घेईल असं पण नाही नाही इतकं वाईट वाटलं होतं आम्हाला तर इतकं भयानक होतं ते बापरे काहीच वय नव्हतं त्या जीजूंचा. हॅलो हॅलो हॅलो. आवाज नाही येते होता नी हॅलो. हॅलो. हॅलो.